हॅलो.
हा बोल की.
अरे कु-कुठं कायब झालतास?
नाही नाही कट झाला एकदम असं.
मग क दहा मिनिटं झालती ना.
झाले र अकरा बारा मिनटं झाले रे.
हा मग ठीक आहे मग दहा मिनिट झालं की लक्ष ठेवू फक्त नाय आणि अवघड व्हायचं.
पुढं काय म्हणवत असत काय म्हटलं मानस
आता तू कुठंपर्यंत ऐकलस मला पण नाही माहिती.
आणि ते असं असं म्हण होता, ते आहे तेजी आली कायतरी. आई नाही रे काय सांगु आता. असं कायतर तेव्हा असं असं म्हण होता एवढंच म्हटलास आणि कड झालं रं.
अरे तो काय त त्याचं वडील आलं क नाहीत त्याला घेऊन गेले. त्याला भु-भसरीमध्ये कामाला ठेवला.
हा.
आपल्या हिकडं दोन ते तीन किलोमीटरच आहे. मग ते भोसरीवाल्यानं दोन तीन दिवसांन मला फोन लावला.
बर, बर.
ते तुमच्याकडं पोरगं राहिलेलं, तुमच्याकडं आलंय का? म्हणलं माझ्याकडं आलं नाही. तो म्हणला बिन ईचारताच गेला तो. मग ते बिन ईचारताच पळून गेलं दुकानातनं. हा मग हे लफडच झालं.
होय? आर, आर.
मग ते परत
या असले लफड्यातले अवघडच हाय की.
तेज्या वडलांना फोन लावला, त्याज वडील म आलो, आलो, आलो करायला लागलंय. ती पोरगं पण गायब आणि ते परत र-रेल्वे स्टेशनवर हाय म्हणून क-क-कळालं ते.
हा, हा.
म्हणजे सांगून तर झायाला पाहिजे. त्या तेजी ते जी ओनर हाय का नाही त्याची काहीतरी बायको त्याला कावली. त्यामुळं ते गे-गेलं पळून असं झालं.
आरा रा रा रा, सांगून जायला पाहिजे ना.
मग ती परत क-क-किती त्रास होतोय. हिकडं तिथं तिकडं इथं फोन लावान. पळापळ करान.
तरी बरं अंगाव पैसे काय घेऊन गेलं नाही. त्यो देतच नाही ना अंगाव पैसे कुणाला कमगाराला.
मी एक्स्ट्रा काय दिलं तर दोनशे पाचशे त्यापेक्षा वर कशाला कुणाला देतोया. आजकाल सगळ्यांना एक्स्ट्रा दिलं की गायबच होणार ते. थांबणार पण नाही ते. त्यांना असा अड कून ठेवाय लागतंय की नाही, तर जाताना पण विचार नाही आला आपली एवढं पैसे बुड तिल गेलो तर. असं ठेवाय लागतंय त्यांना मग थांबते ते. नाहीतर ऐनं टाइमला त्यांना कळतय बाबा आज च दिवाळी हाय, कस्टमर जास्त असतंय त्याच दिवशी सुट्ट्या घेत्यात ते.
सण नाही दिवाळीला ह्यांना आपल्या मिस्त्रींना.
असतोय की बोनस असतोयच की, बोनस द्यावाच लागतोय त्यांना.
काय देतोस बोनस?
रिलायन्सवाला आहे तिथं जरा ते खायला पियाला द्याचं कोण चांगलं कस्टमर आहे त्याला टिफिन वगैरे काय नवीन नवीन येतेत ते
आ जोरात आहे जाम.
हजार पंधराशे रुपये पर्यंत द्या द्याच जे चांगलेत त्यांना. आणि दिवाळी एक असा सीझन आहे का नाही अशी अशी चेहरचं दिसत्यात का नाही त्यावेेळेला दिवाळीच्या आधी पास दिवस‌ आधी शेठ
मिस्त्री
हा आता दिवाळी याय लागल्या लक्ष असू द्या. अरे तुझ्या आईला तू आलतास कधी हेज्या आधी. तुला म्हण तु आलतास? तरी आतापर्यंत तुझ थोबडं बघूनपण आताला म्हटलंले लई दि दि दि दिवस
होय होय होय ऐन टायमाला फिरकणार बी नाही.
मग ते खेळ घ्यायला येणार असं म्हणजे कधी येत नाहीत का नाही. येत्यात मग बरोबर ऐन टायमला दिवाळी आणि ते आपल्याडेच येत नाय. सगळीकडंच जातात ते थोडं थोडं माल घ्यायला. आणि त्यांना सांगतात दिवाळीला फोन करा.
हां.
हं हं हं होय बाकी.
बाकी काय निवांत आज आलता आमचा टेम्पोवाला.
हो.
ए एस ट्वेंटी सिक्स घेऊन आलाय नवीन नवीन मोबाईल आणि कोण टेम्प बोला हेच्या आईला म्हणलं याच्याकडे एवढ पैसे कसं काय आलं? अचानक आला अस येत नाही मला मोबाईलचं दाखवायला आलता त्यो त्यावेळेला मी ज जेवायला म्हणजे आपलं जेवायला जात होतो त्यावेेळेला आला त्यो.
हा हा.
समोरन जात होतं त्यानं बघितलं इण आला त्यो टेम्पोवाला म्हटलं ह्याच्याकंड कस एवढं पैसे मग ति टेहायला फोन लावला मी. ते आपलं जिथं प्लाऊडचं दुकान आहे ना आपल्या बाजूला त्याला फोन लावला आला म्हणलं ये एवढं माहागडं मोबाईल क कूटनं आणलयं काय दोन नंबरच करतयं काय म्हणलं.
बर.
त्यो म्हणतोय ते जगताप सिटी जी बनायला लागलिया क नाय ते त्यांचीच आहे म्हणलं आय खाटली म्हणल, जगताप शेट्टी हची आहे म्हणलं. त्याचं पण आडनाव जगतापचं आहे म ती जगताप सिटी आहे म म मोठं प्रोजेक्ट आहे वय. पाच भावंड आहेत ते. पाच भावंडाची जमीन लई खालीवर आहे. आणि त्यो राहतोय एकदम सादा भोळा टेम्पू चालूवतूया.
हा.
ला म्हटलं कु कुणी दिला म्हणटलं मी घेतला म्हणलं. मायला म्हणलं टेम्पो चालवून पण एवढं पैसे भेटतात का आईची गावात.
काय तुज. हं हं टेम्पो वाला कोण निघाला बघ. हं हं.
टेम्पोवाल काय ते आधीपासूनच वापरतयं सोडं पण ते आता ते आता ते ईकलं ना ते जमीन बिल्डरला आता काय. पैसेच पैसे.
कितीलाय आत्ता एस ट्वेंटी सिक्स एस ट्वेंटी सिक्स.
अस एक त्यानं पाचशे बारा जी बी घेतले म्हणजे एक साठ ला.
एक साठ.
हो हो आणि दोनशे छप्पन एकतीसला आहे. म एक साठ आहे आणि वन टी बी एक ऐंशीला आहे. वन टीबी एक ऐंशीलाय का नाही तो ऑनलाईन म्ह ऑनलाईनच भेटतोय ऑनलाईन म्हणजे ब सॅमसंग डॉट कॉमवरच भेटतयं. बाकी असं कुठंच नाही भेटत ते.
सॅमसंग वर महाग असल ना.
आ.
सॅमसंग वर महाग असेल सॅमसंग साईड वर.
हां त्यावर महाग आहे एक ऐंशी त्यावर काय डिस्काउंट वगैरे काय नाही.
हो तेच बाकीच्या ठिकाणी मिळतयं.
हम.
हम्म बरंय.
आणि नाही एस ट्वेंटी सेव्हन आता ते एक कॅमेरा चेंज केला ना एस ट्वेंटी सेव्हनचा होय होय. येईल किती ज फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस.
बुक केलाईस.
नाही बुक कुठं अजून जानेवारीला होणार ना बु बुकिंग चालू.
हा हा कितीलाय त्यो कितीला
त्यो येईल आता त्यात आता सगळं च च चेंजेस केला ना कॅमेरा पण चेंजेस केला. आधी कसा आडवा आता खाली कॅमेरा होत ना आता आडवा कॅमेरा केलाय. आणि प्लस ते सगळं ते असं ते गुगल पिक्सल नाही का ए स्टँड बघितलास का ए स्टँड? ते गुगल पिक्सल आहे का ना त्यज्यात आता हॉरिझंटर केलाय कॅमेरा.
त्यो होरिझंटल की माज्या ह्यला हायच की आत्ता. हॉरिझंटल म्हणजे आडवाचं ना अस समोर न व्हिडिओ करताना असा आडवा आडवी
अरे तो तो उभा होता का नाही त्याला ती हि बसत नव्हती ना त्याला ती काय म्हणत्यात त्याला ते आता समज ते आपलं काय चिटकावायचं वगैरे असलं तर. पाठीमागाय का नाही ते रिंग त्याला बसत नाही ना त्याला मग आता ऑरिजेंटल केक केलंय त्याचसाठीच केलंया.
हा हा.
त्याला मागं चिटकवायला येणार. आणि प्लस बॅटरी जरा मो मोठी क करणार त्याला हम्म.
होरिझंटल म्हणजे तोच ना अस मोबाईल आता रेग्युलर आपण शूटिंग करतो ते ते आडव पण होत शुटटींग.
नाही त्या आडवाच त्या आडवंच कक केलय ते आता. आधी असं खाली होतं ना तर ते आडवं केलंया कारण ते खाली होत त्यावेेळेला तर रिंगच ब बसत नाही ना.
हां.
आता रिंगपण बसतिया आडव केल्यावर.
हम्म ह.
बघू आता आल्यावर बघू.
बघाय पाहिजेस कसलाय एस ट्वेंटी सेव्हन.
प्ले वगैरे भारी आहे की.
होय कॅमेरा किती आहे कॅमेरा.
दोनशे आता पन्नास पन्नास केला ना अधी कमी होतं आता ते पन्नास पन्नास केला ते कॅमेरा मध्ये काहीतरी चेंजेस चेंजेस आहे. ॲप्पल त्या ॲप्पल सोनीच आहे ना ॲप्पलला. ऍपलला सोनीचा कॅमेरा लावलेला.
लेन्स लेन्स.
हां ॲपलला सोनीच आहे.
हा म सॅमसंग आ ना साॅमसंगज जा ना.
नाही ते सॅमसंगचं जे येणार आपण बघू आता कसं काढल्याशिवाय नाही समजणार.
हम्म हं बर.
बाकी आपल्याला तो प्रायव्हरसी डि डिस्प्ले भारी वाटला त्यात हळूहळू सगळी कॉपी करणार शंभर
प्रायवरसी डिस्प्ले काय आय?
तेेच कि असं आडव तीडव केलं की दिसत नाही.
हा हा हा.
एक बटन तर दाबलं की प्रायव्हसी डिस्प्ले ओपन होते. मग ते कोण पण बघितलं का नाही ते दिसत नाही ते आता ते त्यात आता काय म्हणतात सगळे जण आपण त्याला लमिट पण लाव शको प्रायव्हसी डिस्प्लेचं मग ते लॅमिननेटमध्ये ह्याच्यामध्ये ल फरक पडतो या.
हां हां हां.
मग ह्याज्यात आहे ना कस्टम साईज काय करता येतंय एखादा मेसेज आला. तोच फक्त प्रायव्टसमध्ये दाख वतय मग तो मेसेजस फक्त कोणाला दिसत नाही. काळच दिसते बाजून नाही त सगळा मोबाईल करता येतोय नाहीतर काय काय ॲप ला पण क करता येते ते हळूहळू सगळे क करत्यात. कॉपी तेवढं काय नाही प ते एस ट्वेंटी सेव्हनला सगळ्या. तो आता बुघ्या एक तीच एक. दोनशे छप्पन येईल एक चाळीस एक पन्नासपर्यंत वी वीसतीस हजार रुपये प प्ल प्लस होणार.
तो दोनशे छप्प्नच घेणार काय?
दोनशे छप्पन नाही पाचशे बारा घेणार. नाहीतर एक टीबी जर एक ऐंशीच्या आसपास असला तर एक. टी बी गेणार.
येेणार का ऑपर मध्ये मिळणार गी पण सुरुवातीला ऑफर नाही मिळणार तुला.
नाही सुरुवातीलाच ऑपर भेटत्या खुळ्या सुरुवातीलाच ऑपर भेटत्या.
हा.
एस ट्वेंटी सिक्स आला का नाही दोनशे छप्पनच्या किमतीमध्ये पाचशे बारा देत होते.
हा.
म म्हटलं होईल कमी होईल कमी ते सगळे स्कीमच गायब झाली.
तुला काय कॅमेराचा जास्णार नसेल एवढा का फऑपरेटिंग तुला ऑप.
नाही कॅमेराचं आपलं काही इंटरेस्ट नाही आपल्याला स्स्त ऑपेटिंग पाहिजे आता ह मोबाईल जो वॉप वापरत ना मी एस सेव्हनटी थ्री त्याला तर मी. ॲप जो वापरतो न्ह त्या त्यामध्ये आता माझं एट आहे. वन यू आय एट मी आता यात नऊचं वापरायला लागलो आहे मी. माझ्यात अपडेट नाही अपडेट नाही नाही. तर तरी सगळं न नऊच वापरायला लागलोय मी. म्हणजे त्यात नाये घे घेत. त्याला म्हणजे ते ट् ट्विटरवर येतात.
हा.
ट्विटरवर काय काय जण आहेत ना जे मोठी मु मोठी लई हे. मग ते खालीच देतात आपल्याला आता याच आहे ना मी. तुला सांगतो पंधरा ॲप घ घेतलेत मी. आता यात समज कॅल्क्युलेटर आहे म्हणजे बेसिक सांग तुझं तुला माझं एट पॉईंट झिरोला कॅल्क्युलेटर वेगळ येते. आणि ह्यज एकदम स्टायलिश येतंय कॅलकुलेटर क्लॉक सगळं चेंज झालय म्हणजे अशे पण रि रि रिमाइंडर पर त्या अशी जे बेसीक आहेत ना. एकदम चेंजीस झाल्यात एकदम.
ह कट कर परत लाव हा.
आईला फोन लगेच लाव लागय लागलाय.